हॅलो हॅलो हॅलो जेवलीस काय
तो
हॅलो
हॅलो हॅलो हा बोल की ग
जेवलीस काय म्हणलं होय जेवलीस काय म्हणलं जेवलस काय तू
जुले तुझ्या पोलीसलं अगं जेवले की किती वेळा सांगू
अगं मला ऐकू आलं नाही म्हणून मी विचारलं तुला हा काय जेवली आज मग हम् हम् मी आता फिरायला निघाले नाईट वॉक होय शतपावली करतोय ग मी शतपावली हग बाकी हा आणि काय म्हणतेस तुझ्याकडे होय आता आमच्या इकडे ग हम्म गाय होय फिरून आता हे करायचं झाडं भरपूर आहेत ना जब्याची वगैरे आंब्याची इकडं सगळे भरपूर प्रकारात आता रात्रीचे कसले फटाके पण मोडायला लागले होय नारळाची सगळे आमच्या इकडे उडायलागेल कसे आहे
तरी बड्डे असणार आहे हो आमच्या इकडे कस नाचक चालू आहे सगळं
हो हो अज काय ते अ म्हणजेवरर्ष हा हा या वर्षी जभळ भरपूर लागलेली बघ गांळ्यांचा पीक भरपूर होता मी तर जामन शॉट केलेला हम्म होय नाही ह्या वर्षी पिकले पण जांभला भरपूर जामणच्या हो जामन शॉट करत होते मी ते काय केलं माहितीे पल्प काढून त्याच क्रश केलं ते सुंदरशी साखर घालून शिजवलं आणि मग चचाट मसाला दरास हा दरस ाट मसाला सोडा वगैरे घालून मग ते सगळ्यांना असं जाम शॉट पहायला गेला हम्म होय चांगलं होय छानच झालेला आणि कलर पण रंग पण छान येतो ना
त्याची क्वांटिटी किती घालायची सोडायची आणि
ते ते एक दोन चमचे पल्प घालायच तयार केलेला आणि सोडा घालायच ग्लास जरा भरेपर्यंत म्हणजे पाहून बरेपर्यंत कारण का ते फसट फसतय ना असं म हम्म मग छान आणि छान आणि रंग किती छान येतो त्याला जांबळा असा मस्त
हो हो हो मग तू त्याशी जलच गॅस
हो नाही म मिक्सरला फिरवून त्याला एक शिजव लाव दिलीम सारख अस ते थोड असट होते हम्म हम्म
घालून मिक्सर फिरवायच आणि मसाले वगैरे कशात घालायचे त्या शिजवल्यामध्ये घालायचे का मिक्सरला
बर हा नाही नाही शिजवल्यावर अस चाट मसाला घालायचा म्ह आणि मीठ आपलं हे घालायचं ग सेड मीठ घालायच हम् साध नाही गुलाबी असत ते सलो मी ते घालायचं
ते
नाही फ्रीज मध्येच ठेवायला लागते ते काय थोडं थोडं करत होते संपत होतं लगेच सगळ्यांना आवडत होतं असं काही जास्त दिवस हो जास्त दिवसजला होय अगं ते हे ग आपण म्हणतो ना काला खट्ट गोळा खट ना तस ते हम्म काला खट्टा गोळा्या पण होत्या
चिंचेची कांडी कशाला असत्या माहििते
हा हा हा तस पण चालत हा चालते हम् आईसक्रीम च तर खय ऑरेंज कॅडी लेमन कॅनडी हा तर तस सुद्धा करू शकत आपण बर्फाच्या ट्रे मध्ये ठेऊन ते पण छान लागत असं कलर पंछाान तोय रंग आणि ते खायला पण छान लागते अस होय नैसर्गिक अ रंग नाही होय सगळं नैसर्गिक असं होत होय
नैसर्गिक पीन
हो आणि ह्या वर्षी उन्हाळा पण कडक आहे गम अ होय अजून होय लाबलाय पण अजून एक महिनाभर काय पाऊस पडला होय
न आता ऑगस्ट तर सांगित य कोण कोण म्हणत एक महिना कोण म्हणत तीन महिने
हो एक महिना पडणार नाही आहे हो अग पाण्यामुळे सगळं पाणी तर दोन दिवस साडीणार रे मुनी ह ह हो
पुरवायचं कसं ग ते प्यायला काय वाटत नाही ग प्यायला आपण हे करू शकतोय, पण जे खर्चाच आहे की नई तीथ जरा हात
होय पत्र व्या घायच्या सरळ. पत्रावळ्या घ्यायच्या खायला प्यायला
बरोबर आहे की, खरं आपल्याला हातपाय धुवायला अंघोळीला परत ते सगळं बाथरूमला तेन हिकडं तिकड पाणी लागतय ना, ते सगळ हात मोडल्यासारखे वाटतात आपण आधिवतनाऱ्यातले आहोत खूप ते नाही ग, मला नाही येणार म्हटल की माझ्या अंगावर काटाच मग ते कुठ पण असुदे पाणी येणार नाही म्हंटल्यावर, म्हणजे इतकी लोकांनी कसं राहायचं?
होय बरोबर आहे की, बोर असणारऱ्यांना बर बोर असणाऱ्याना बर हाय, हम् होय. आम्हाला कुठ बर आहे आम बोर आहे तिकडे बोर आहे होय वय म पाणी नसतय ना आमच्यात. घेऊन येते ग
चुकलं बघ ग, तू आत्ता सुटीला यायला पाहिजेल होतीस
होय आता सुट्टीला यायला पाहिजे होती तर पाणी तचांई, होय. पाणी पाणी म्हणायला लागलाय. होय मला म्हणली खर गेले होते. होय, म्हणजे होय, म
मग जोतिरादिक्तेला फोन केला. हम्म आणि मग तो आला. भाई कसा बसा, खेळायला गेला होता.
होय.
केला होता काय तिन फोन सांगायला?
नाही मला हा सांगितलं तिन की असं अस झालं ह लॉक बसल मग तई कडे जाऊन बाळाला फोन केला म बाळ आलं, हम्म.
हा काय तो पण बाई मग म्हटलं आता काय खरे नाही, मग मी म्हटलं तिला अगं तिथं मॅट तर लावु, म हे पर्यंत ते सगळ दरवाजा पुढा आला म्हट लॉक बसल, अस झाल. तरी आली बाई
होय ती काय समोर गेली नाही, तुझ्याकडच आली. नाही नाही एक होय ब
हम्म, ते जरा आता हे झाल्यात ग
होय. बदलले हम्, होय.
काय वेगळच आग, मम्मीचं पण आमच्या फोन उचल
होय. माझं पण तसच करते एक-एकदा, होय. अ प्रत्येकाला ती हे असतय ग धूर असतोय. काम वय तर दूर जाई पर्यंत काय माहितीय असेल पण हे बग आता कुणाच काय आपण मनातलं सांगू शकतोय हो तर काय सांगू शकत नाही सध्या भरोसा नाही कोणी काय करेल होय की हम् होय जायचंय ट्रीपला काय तर हे कोण बोलत नाहीत ग्रूप वर नाही केलेलं मामा म्हणले कोण बोलत नाही मग मी एकटाच बोलतोय त्याच्यावर रिप्लाय पण कोण देत नाही म्हणले
कर की त्यांना
करते मी ऍड खरं रिप्लाय पण द्यायला पाहिजे ना प्रतिक्रिया द्यायला पाहिजे सगळ्यांनी असं आहे ना हो हम हो म्हणजे का ते छान छान ठिकाण होय त्यांनी छान छान ठिकाण पाठवले त्यातलं एखादं निवडायचं
ते येतील आपलं पण जाऊयात म्हंटलं
होय बरोबर आहे
म म्हणजे कसं त्यांना वाटतील ना पुढच्या वेळेला की बाबा आपण गेलो असतो बर झाल असत आपल्याला पण बघायला मिळालं असत
हम् आ या मुलांना सुट्ट्या पडल्यात होय त्या दिवशीची ट्रीप आपली आपण हे करायला पाहिजे होती ना अ तू व्हिडिओ केलाच नाहीस कर की तो व्हिडिओ म्हणजे तो बघून तरी सगळे शहाने होतील अगं आपले फोटो त्या दिवशीचे हा हा बैल बैल बैल उंगलचे ग जेवढे आहे तेवढेच कर ना असं म्हणतो
मग छोटा होणार
हा म छोटा तवढंच स्टेटस ला टाकायचं ना ह हो आवडला की हो छान झालेला
मग आता काय करते आ ता आपला कॉल झाला की मी ते
हम् हा एडिटिंग ला घे हा करायला घे
न करते आणि कंस झालाय वगैरे बघून मला सांग!
तू पण लाव स्टेटस लाव.
लावणार की बाई, मग आधी म्हणजे तुला- पाठवते कसं झालंय सांग मला मग तो आपण दोघी लावूयात सगळ्या पाठवतील
चालत की होय! आपल्या सोबत असणारे सगळ्यांना पाठव. हुं हं ते जेवणाचं काय ते- फोटो काढला का त्या दिवशी ते पण पार्टी थीम जमवलेला.
जरा मागून घे-
होय, कसलं मस्त! अ छान तिथ वातावरण पण मस्त होत होय कणी जिर्याच पाणी दाण्याचं पाणी- होय ओव्याचं पाणी असं सगळं- अं सुरुवातीपासून चांगलं होत. चालतय
ठेवूया मग.
बरं बराच वेळ झाला काय? चालतय -चालतय ठेऊ काय बाय गुड नाईट. हां -हां